शेवटचा कोल्याता हला
हो म्हण आई ऍप ओपन करून दिली चाल नाहीे आई सग. बोललो तो. कारण ती बी उमेदच्या गटात आहे ऍप ओपन करून देन पण ऑनलाईनच आहे वाटते आहे ना या. हा जाऊ दे तसं का होत नाही तिचा एक नंबर ऍड होऊन जातो ना पण. ग त्यासाठी काय केलं होत आपण मागच्या वेळेला गड्या आधार. कसक
आधार कार्ड स्कॅन केलं होत आधार कार्ड स्कॅन केलं हा ख प डाउनलोड कर आधार कार्ड स्कॅन झालं
हा तिला पहिले पासून येते काय माहती पडते एक दोन दिवसात मग जेी आले ते टास्क घेऊन घे करून देईन मग म्हणजे बर होऊन देईल मग या कॉल इकडे करायला बर होईल ना ते कन्नडच्या बँकेस नाही का गाईवर उचलले साहेबांना त्या हाटेलवर उचलले वाटते का गाईवर.
हा हा.
खढो नि का? शेलड म्हणज का?
नाही नाही ह. त्याची काही होती चुकली होती म्हणते ना आता एकटी फेड करणार आहे म्हणते बापा. तुमची इच्छा काय माहित पण आमची इच्छा माहित का एकखट्टी फेड करणार हाय बा.
हम्म, हो ना आग आत्ता येडे आत्ता सांग दोन तीन साथ आठ दिवस झाल असल त्या दिशी आला न तिकड? मणी मणी विकले
हा, बाळ्या मोडल्या का काय हो?
ते हुजूर हुजूर नवते का टोचले बारीक बारीक
ह ह
ते बी मोडे वाटत अशे म्हणत होते
अरे त्या त्या भाभी जवळ मणी म्हणती एक दिवस का मणी मोडले या त्यासाठी ती कितीक करू अन् कितीक नाही मार कायमच बा कर्ज करून ठेवलं.
हा अस म्या गड्यातल मोड हे मोड अन् त्याच्यातल मोड
पण मला म्हणाचय मोडायची गरज काय येऊन पडली? त्याले विचारायला पाहिजे ना यान येवढं मोठ कर्ज उचलून केलं काय बो म्हणून मला समजतच नाही मनिषा ताई त्या म्हाताऱ्यानं जेव्हा हॉटेल उघडली नव्हत, तुम्हाला बी माहित य त्या हॉटेलमधी काहीच नाही ठेवलं होत, माजरीन कुत्रेन सारे हगून ठेवलं मु ठेवलं असच होत सारच सार त्याईनं नीट नेटक केल नंतर अन त्या म्ह ते का जस इथं आल्या होत्या ना तर त्या काय म्हणे का ते म ऱ्यांनाच काहीच नव्हतं म्हणे हाटेलमध्ये अन होतं बी एक्सपायरी डेट गेलत म्हणे आम्हीच अर्ध्या रात्री गोन्याभरू भरून न्यू फेकल म्हणेव, य नेऊन फेकल का यायन घरीच तर खाल्ल आणू आणू आणि मणे सहा महिनेस झाले. हाव ठीक आहे, साधा कॉल करतो म